हॅलो
हॅलो
हा नमस्ते ताई नमस्ते नमस्ते बोला ना कश आहात तुम्ही कश आहात मी पण चांगली आहे तुम्ही
मी पण चांगली आहे आवरले काम वगैरे सगळे
हो चाललेय आता नाही का स्वयंपाकाची तयारी चालली संध्याकाळची
हो ना सगळ्यांचं तेच चालतं पण थोडा वेळ य तर म्हटलं बोलू ताईशी अ तर मी म्हटलं की अ वयस्कर जस जस स वय होत जात तस तसं खूप सारे आजार यायला लागतात तर त्या विषयावर आपण बोलूया का थोडसं आहे की नाही चालेल ना हा तर तेच मी म्हट आव म्हटल अ घ आजूबाजूला आपण बघतो घरात बघतो म्हातारी व्यक्ती असतात त्यांना अनेक अनेक आजार व्हायला लागत तो लगेचच म्हणज म्हणजे बीपी वाढायला लागत बीपी हा बीपीचा आजार होतो म्हज तुम्हाला सांगते शुगर वगैरे होते आणि जुने पण आजार वर यायला लागतात कणी आणि मुख्य मुख्यत दुख ना म्हणजे गुडघ्यांचं गुडघे दुखायला दुखायला लागतात आणि
हो ते तर साईडलाच राहत हा आणि हे दुसरेच आजार चालू होतात ना
म तेच ना हे पण आणि गुडघ्यांच जास्त मेन आजार झालाय ना आता सगळीकडे बघितलं तुम्ही प्रत्येकाला तेच तेच ते गुडघे दु खायचाच गॅस्त करून हाताडतो आणि त्या आजारामुळे काय म्हणजे चांगल्या चांगल्याना चालता येत नाही उठता येत नाही बसता येत नाही मांडी घालता येत नाही येता येत नाही तर ते वयस्कर झाल्यावर तर मग अजूनच त्या सगळ्या गोष्टींचा त्रास व्हायला लागून जातो अशा गोष्टी होतात ना आणि मग
खायचे ते ना सगळं त्याच्यामुळे सगळ प्रॉब्लेम लवकरच व्हायला लागले
हो ना मग पौष्टिक असं मिळत नाही ना काही आपल्याला जे माझं काय माझं आठठावन हा हा
तुम्ही आठावांमध्ये म्हणजे एवढं छान बोलता आहे का तोपर्यंत आम्ही आम्ही तोपर्यंत जायपर्यंत काय माहिती कसं आहोत कसे राहू
आणि मग आता म्हणजे सगळं भेसळीचं मिळतय ना तुम्हाला खायला आम्हाला तरी जरा चांगलं मिळालं म्हणजे पूर्वीच्यामानाने चांगल ला मिळालं पण आता सगळं भेसळीच मिळत हे त्यामुळे मग लवकरच आधार लावून आता
हा पूर्वीच लवकर लवकर काय भेटत नव्हतं चांगलं खायला पण चांगलं पौष्टिक होतं थोडं भेटायचं पण चांगलं भेटायचं असं होतं ना हो
रासायनिक त्याच्यावर काही फवारणी वगैरे केलेली नसायची काही नसायचं त्याच्यामुळे मग सगळं जीवनसत्व असायचे घरी उगवलेला भाजीपाला वगैरे असायचा त्याच्या
अ फ्लावर कोबी याच्यावरती एवढं औषध असतं त्याच्यामुळे ते तर जास्तच त्रासदायक स्त पण आता हम्मम्म
म्हणत होते मी की ते गुडघ्यांचं दुखन आलं की मग काय होतं एखाद्या वई चालताना चालायला जमत नाही हे होत नाही मग अ वेस्कर माणूस राहिला ते राहिला तर मग एखाद्या वेस पडून पण जातो मग परत पाय फ्रॅक्चर होतो डोक्याला मार लागतो मग ह्या सगळ्या गोष्टी परत परत व्हायला लागतात या्या किती मोठ्या समस्या आहे की नाही म्हाताऱ्या लोकांच्या बाबत आणि म हा तेच ना मग आणि ते त्याच आणि काही काही लोकांच कस नाव हात पाय पण थर थरका पाहायला लागून जातात थोडं थोडं वय व्हायला लाग की हात असे हात ालतात थरथरतरत हा चाले शेष म
हो
हात हात पाय थरथर कापता आणि त्याच्यामुळे काय होतं वस्तू पण त्यांना ते उचलायला जमत नाही हात पाय थरथर कापायला लागले किंमती ह वस्तू थरथरथरथर होते जोर लागत नाही आता पायांच अस हो ना मग तेच ना
आता प चांगल्या तरुण माणस तरुण मुलांना सुद्धा होतय असं अटॅक वगैरे
तर म्हाताारांचंच काय सांगायचं आपण
हो ना जेवण वगैरे सगळं एकदम भिसळीच भेटायला लागलंय नाही का त्याच्यामुळे सगळं असं हे होतय
फास्ट फूड पण खातात ना मुलं त्याच्यामुळे पण जास्त प्रमाणात
फास्ट फूडच मुलांनात आवडी जात नाही का वडप्पा वगैरे कुरकुरे मुलं काय मोठी सुद्धा खात आता
हा आणि स्वयंपाकाचा कंटाळा करता मग त्या त्याच्यामुळे आणि आई वडील पण परमिशन देतात आईला स्यपाकाात कंटाळा येतो त्याच्यामुळे
अह कुठं कुठं तर सिटी मध्ये सिटी मध्ये कंटाळा आला कस त्याला बगवा मागवा लगेच ऑर्डर करा लगेच बोलवा लगेच खायचं तेीस
हा आणि आता हे झोमॅटो वगैरे या सगळ्या गोष्टी झालेल्या आहे त्याच्यामुळे स्विगी झालं झोमॅटो झालं पटकन येत सगळ्या ब्लिंकेट झालं याच्यावरन सगळ्या गोष्टी पटकन हाजरता पिझ्झा बिझ्झा सगळं आव
अहो आपण जर दोन दिवस कुठे लग्नाला वगैरे जर गेलो तिथलं ते तेज भाजी पीस् पुरी वगैरे हे सगळं खाऊन माणूस किती वयत लागत घरी येऊन फक्त एक भाकर आणि भाजी खाऊ द्या किती छान वाटत हा हो की नाही भाकरीची सर कुठे णार नाही भाजी भाकरी आपल्या घरची जी असती ना हा
ग दिस येत नाही कोणाला तेच ना हो म्हणजे आता म्ही बरेच पण ना आमच्या शेजारी पाजारी बघितले ना लोक त्या स्मरणशक्ती पण कमी होऊन जाते ना जरा असं या वयामध्ये म्हाताऱ्या व्हायला झालं कि आणि मग त्यांना काही आठवत नाही काही बोलतात काही ना काही मागतात साठ होत म्हणजे पूर्वीच जे घडलेलं असतं आणि त्याच्यातच ते जगतात आणि मग त्याच्यामुळे घरातले लोक काय म्हणतात हे म्हाताकडे पागल झालं बावट झालं मग राग राग करायला लागून जातात अशी परिस्थिती होऊन जाते पण आता त्या म्हाताऱ्या लोकांना कसं त्यांचं त्यांना माहिती आहे की काय होतं आणि काही नाही होत अशी गोष्ट
नाही पण समज जे समोरचे जे आपले आहेत ना त्यांनी पण समजून घ्यायला पाहिजे का आज त्यांच्यावरती वेळद्या आपण
हा तेच न पण मग ते समजत नाही न कोणी त्या म्हाताऱ्यां कि आपल्या आपण पण म्हातारा होणार आहे त्या वयामध्ये आपणही जाणार आहे. याचा विचार करत नाही ना समोरचा माणूस फक्त त्याला ते त तसा करतो तो तसा करतो काही वेळेला तर मग कोंडून वगैरे पण ठेवून देतात लोक म
हा ना मतारपण झाल्यावरती लहान बाळाच्या सारखं असतं एकीकडे मतार्पण आणि एक लहान बाळाचं नाही का लहानपण सारखं जात समजून घ्यायला पाहिजे सगळ्यांनी नाही का
हा तेच ना तसं समजत नाही नाव कोणी ते ते बिचाऱ्यांची ती पण एक समस्या आहे ना म्हणजे वयस्कर लोक कां आणि परत लेडीज म हा हो ना हो आणि स्त्रियांमध्ये पण झालं ना आता पूर्वी कुठे स्त्री आहे एवढं कामं करायचे आहे करायच्या सकाळपासून जात्यावर दण्यापासून तर अ सगळ्या गोष्टी घर म्हणजे घरातच असायच्या एकत्र कुटुंब असायचं एवढ्यांचा स्वयंपाक करणं हे करणं पाणी वगैरे न नव्हते विहिरींवर हे करायच तरी त्यांचे कुठे गुडघे दुखायचे
अ आमची माझी मम्मी ना माझी मम्मी अजून ट ण सांगते म्हणजे आम्हाला आता आत्स्वदी आवरणार नाही असे आहेत पहिले नाही का,
आणि आता कुठे म, आपण आता चाळीस वर्ष वय झालं. अ म्हातारं तर म्हातारेच, पण चाळीस वर्ष वय झालं की लगेच ते गोड ह्यांचं दुख नव होतं. लेडीजला पण बसता येत नाही उठता येत नाही आणि हात टेकून उठावं लागत. कुणाचा तरी आधार घ्यावा लागतो, आणि त्याच्यामुळे काय होत कुठे यायला जायला पण जरा लाज वाटायला लागून जाते की बाई कसं काय जायचं कार्यामध्ये म्हणा लग्न कार्यामध्ये याच्यामध्ये आता खुर्च्या वगैरे असतात, पण जिथे नाहीये ना तिथं म म
म्हातार पण झाल्यावरती आता मला एक सांगा
हॅलो बोला ना ताई हॅलो! हॅलो हॅलो!
हॅलो! हा हा. मी म्हणलं म्हातारी झाल्यावरती आता समजा आपण तरुण असतो त्यावेेळेस जाऊ शकतो. इडून तिकड नाही का पण आता म्हातार पण झाल्यावर पण हाऊस वाटत माणसाला बाबा इकडे जावं तिकड जावं पण बसमध्ये चढताना हे करताना बापरे कितरी वेळा मी पाहिले अशी वयस्कर माणसं एवढी पडतात गाडीमध्ये चढताना हे चडताना आणि तरुण तरुण पिढी काय म्हणार माहिती का? काही गरज आहे का यायची, हा एवढं पडूसतो हि असतो अरे पण त्यांचं पण मन असतं ना काही नाही का जावा कुठ तरी.
हे करावं असं हा पण ते त्याच्याकडेच नाही लोक आणि अजून एक मला असं वाटत की लेडीजच्या बाबतीत तुम्हाला हसू येईल पण का हो आता वजन वाढीचं प्रमाण पण खूप वाढलं आहे कनई? लेडीच! सगळ्या लेडीज अशा गुबगुबीत आणि छान छान दिसतात जाड जाड दिसतात. ही पण एक मोठी समस्या आहे की नाही लेडीज? आणि मग हा आणि मग वय पण वाढलं तरी वजन कमी होत नाय डॉक्टर सांगता की ते गूड घे, त्याच्यामुळे दुतात पण ते वजन पण नाही कमी होत नाही ना.
अहो कितीतरी वेळा न खाण्याचा प्रयत्न केला म्हणजे नाही का न खाना पण डॉक्टर मध्ये खायचं बंद नाही करायचं. मग कसं काही करायचं सकाळ सकाळ व्यायाम करा म्हणतात फक्त व्यायाम करा.
तुम्ही तरी पण जे वजन वाढायचं ना ते वाढतच. असं तुम्ही संतुल म्हणजे थोडासा आहार पण घेतला तर एखाद्याची शरीरष्टी पण असते. किंवा ते तसंच राहतं वजन. ते कमी नाही होत असं होत.
काही कायचं तर टेन्शनमुळे कमी होत काय टेनशनमुळे जास्त वाढतं डॉक्टर हे बोलतात आता कसं आहे.
हा आणि एक अजून एक समस्या आहे की नाही लेडीजची कि पाय जायला लागली की मग त्यांना मानसिक टेन्शन येत त्यांना मानसिक टेन्शन येतं नैराश्य येत. हे की नाही आणि त्याच्यामुळे आणि त्याच्यावर त्या उपचार पण घेत नाही भीतीने लोक आपल्या काय म्हण का नाही अस न करता लेडीज ने पण ऊप चार घ्यायला पाहिजे, अ ताई तुमच्याशी बोल मला खूप बरं वाटलं. आणि खूप छान वाटलं आम्हाला पण धन्यवाद! चला परत करूया कॉल.
बद्दल हो हो हो.